हा, हॅलो
हा बोल, तेजस
हॅलो.
हॅलो
बोल, काय करत आहे?
तर मग तुम्ही बोलणार आहे ना मग तुम्ही बोलायच
काय करू राहिले.
अस आहे का ते.
हम्म
हम्म. झाल का तुझ जेवण?
हो झाल. हो
हो का आज मी फोडणीचच भात केलता. जीवार आल पोळी भाजी करायच. ह
ह मसा
तुम्ही फोडणीचा भात. फोडणीचा भात कसा खेला मग. हम्म
आम्ही तांदूळ टाकल. मसूरची टाळ टाकली. दोन शिमला मिरची कडी क
तू विचारल काऊन नाही आधी कि मा मी काय केल जेवायला म्हणून जेवऊन राहिलती तेव्हा,
हम् घरी जेवण करून घेतल पटकन. हम्म त्या दिवशी अ देवीत आली होती ती. तेव्हा केली होती. नाही इथेच हे.
हम्म
एकासाठी अजून कपडे पाठवले. हो ते ते पा
नाही पाहिलेच नाही मी. पाहिले मी पाहिले. नाही पाय आणि एक ब्लॅक कलरचा
हेच आहे. ते काय हेच हे.
बर.
हो -हो ते बॅक कलरच टॉट सट आहे तो कॉट सट. एवढा च
हम्म हम्म. हे आज घातलाय तिन एक
तेच ना ते मग फिट टात. हम्
हम्म. मग काय करत आहे आता?
काय करतय बघ कायच करत होती? क्लास करत हे. क्लास करतो आता. आम्ही तिघच जण हेत. प्रतिक दादा हे. मी ये
हो का आण मी ना.
हम्म मीना, तर इकडे आहे ना. गावाल
शाळा नाही आहे का तिला?
आहे. आता पडली येवढे दिवस गेले. तेवढे
हो का, मला वाटलं आली का. मला माहितच नाही आली का नाही?
नाही यायच का.
हम्म, काय केलत मग जेवायला?
ते सकाळचं होत बरं. पोळ्या होत्या. भाजी होती. तिकड
हम्, हम्म मग मला आधी तून म्हटलं, तर म मी काय केलं. मग मी सांगितलं असतं तुला, पाठवू का खातं का?
जाऊ द्या ना आता त मी आता नका पाठवू. आधी साय सारल.
जनावराला तिथं पाठव बाहेर फक्त. देवीका ला पाठवतो मी. हम. मस्त झाली. म त्याच्यात ना ते हे टाकलं मस्त मस्त झाले ते.
हम्म.
काय
त्याच्यात पाणीपुरीच पाणी अ मसाला हे लय मस्त झाली.
सलं का
पाठवू का,
आं.
हम्म.
अ् ह, काय म्हणे, ताई म्हणे, की नाही देविका त्या दिवशीच
हम्, हो का. काहीच नाही सांगितलं तिनं? काहीच नाही सांगितलं. खाते, पिते ते हात धुवून चालली येते. काहीच नाही सांगत ती.
ठरलं होत. हम्म.
नाही. विचाराचं काम नसेल लेक
हो हो.
हम्म, जेवली तिचं पोट भरलं. तिचा विषय संपला. नाही,
हम्म. हम्म.
हम्म, कधी झाली? किती वाजता, साडे- नऊ वाजता अभ्यास बी राहिला होता. मग आल्याबरबर तिला अभ्यासाला बसवलो, हो आले की शाळेतून जीवार काढते. हम्म.
हम्म. हम
आताही तिला अभ्यास होता की नव्हता काय माहिती, बसलीस नाही अभ्यासल चावत बसू राहिली
क्लास
माझा मस्त येतो जा
क्ल मग आतापर्यंत
दोन् दोन्ही सध्या तिचं हेच चालू आहे प्लकिंग चं धागा धरणं कसा हे करायचा आपला खिळायचा पाडायचे कशे धाग्यांना व्यवस्थित सांगून राहिली ताई सध्या कार पकडनं हे ते होस तर ते तेच सांगणार आहे जोपर्यंत आपला हातचीलेर म्हणजे होत नाही फ्रेश तोपर्यंत ते आता तीन तीन दिवस शिकवतो म्हणे तुम्हाले सगळं तीन दिवस वॅक्स तीन दिवस अ, तीन, तीन दिवस. मेकअप. असं सांगतो म्हणे मी तुम्हाले. हम्म
आता उद्या व्यक्स शिकवतो म्हणे, पण उद्या राजेश्वरी नाहीय.
ती बाई बं माई, माई बसतीया बघ. हा आपण घरच्या घरी जरी तो म्हटलं, आप स्वतःच
हा.
ता जरी बेसिक -बेसिक तरी सगळं.
हम्म, सामानही मला भरपूर भेटलं ना त्येच्यामध्ये. हाह.
हाव ना.
हम्.
आता तुम्ही करणं चालू ठेवा त्याच्यात. हा तसा हे खूप चांगला बसतेन.
हम्म.
नाही जर, कमवतेत.. तीच राहते, नाही झाली तरं.
हाह, नाही. म, आता हे करत जाईल, पहिले तिकडे वेळ देत जाईल. कारण की हे तस बाहेर जास्त इिकडे -तिकड फिरल्यापिषय हे बरं हाय ना आपल्या घरी बिरलं आणि लेकरातही लक्ष राहते आपलं.
हा बस ना हा. नाय पडणार मग कुट.
हम्म म इथच लावणार आय मी एक आर सा -आणि एक खुडची बस झालं. दुसरं पाहिजेच काय त्याले सामान त हायच.
बाकीचे आमचे पण आपण घरातल घरा त्याचा
हम्म आता प्लकिंगची चाळीस हाय बाहेर आपण तीसच घ्यायचे.
अन् वॅक्सचे बाहेर मला ते दीड हा दीडशे रुपये हाय वाटते हाय ना?
फक् -फक्त हाताचे. दीडशे हाय ना आपण शंभर हा. आपण शंभर घ्यायचे जशे गिरायक वाढल तशे.
एकदा माहित झालं की बस मग एकदा माहित झालं की ब स -एन हे हे -
येतातच म त्यायले माहिती रायते. हा मग त्याले माहीत राहयते ना की मग इथं कमी रेट हाय. मग ते इकडे येतात म जास्त रेट पाऊून जात नाय. म्हणून मी सुरवातीला कमीच ठेवणाराय हम्म.
काय काय बाकी काय म्हणता अजून किती किती दिवसाचा कोर्स आय?
काय नाई. ते एक महिना म्हणे एक महिना शिकवतो म्हणे तुम्हाला.
हम् हम्.
हम्म तर आता आम्ही गेलतो किती तारखेला मला वाटते सात सात तारखे पर्यन्त गेलतात ते आम्ही हो. सात तारखेपसून गेलो आम्ही. आ -आज चार दिवस झाले आम्हाले.
हम्म.
हा.
सात की आठ तारखे पासून गेलो होतो.
हो.
हम्म आता उद्या दुसरं शिकवतो म्हणे. तील म्हटलं सध्या हे कसं आपलं आता सध्या म्हणजे गरमीच होऊ लागली ना. तर तिला म्हटलं वॅ वॅक्स राहू दे म्हटल सध्या. दुसर शिकवा म्हटल, मग वॅक्स नंतर घेऊ म्हटल.
हा
तर पाहतो म्हणे उद्या मग, सांगतोच म्हणे फोन हम्म. ते कस ते गरम केल आपण आपल्या अंगाला लावल ते पा. पाणी सुटते ना मग ते घाम येते.
हम्म
हा. अजून तुझ काय चालू आहे?
काही नाही क्लासेस चालू आहे एक्झाम आहे आता पुढच्या महिन्यात.
हम्म हो का. काय स्टडी करत आहे?
बँँकेत बँकिंगसाठी.
हो का
साठी
बर बर बर आहे म
हा. हो ना त्या अमृता मावशी सोबत बोलल्या होत्यात. अमृता मावशी मावशी सोबत.
दुपारी लावला. हो दुपारी ला लावला होता फोन. दुपारी बोलले. मामा बोलले मी नाही बोलली.
हो काय बोलू मामा लाडक्या बहिणीचे पैसे आले.
हा. ते म्हने पागल नको करू म्हणे ठेव म्हणे आता.
हम्म.
हो का?
तेव्हा तेव्हाची मजा पाहिची. एका मागे एक आता सगळे शां
हम्म मला पहिल माहित नव्हत ना आता सांगितल मधुरान तुमच सगळ्यांच झाल्यावर सांगितल मधुरान. मामी म्हणे हे करा ते करा.
काय?
मग तुमच झाल होत सगळ्यांच. तेव्हा सांगितलं मला.
मध्ये.. नाही नाही माझ व्हय च
कुठ ते आज केल.
केलं होतं ते.
हा मामाचं आजच झालं माझं व्हायचच आहे.